हॅलो.
हॅलो. हो येतोय येतोय, मला माझा येतोय तुम्हाला? हम्, झालं जेवण झालं?
हो झालं झालं तुमचं?
हो माझं पण झालं, काय चालूय बाकी?
बाकी काही नाही आता, आपलं दररोजचं रुटीन काय असतं महिलांचं काय असतं घराम
हो ना, महिलांना जेवढी कामं असतात तेवढी कोणालाच नसतात.
म्हणालाच नसत तर
आणि हो उगा उगाच पुरुष सांगतात की महिला घरी काय करतात
हम्म तेच ना. कारण की बघा आपण जर महिला जे राहिली ना तर तिचं आयुष्य ती बिचारीलाच माहिती कि किती कठीण म्हणजे कठीण परिस्थिती मधून काढते. पहिले आई वडिलांच्या घरी, मग वय झाली का मग लग्न झालं का, मग दुसऱ्यांच्या घरी.
सगळ्यां सगळ महिलांनाच करावं लागतं सगळं एडजस्ट आपल बाई त्या महिलेलाच करावं लागतं घरातलं.
हो ना बरोबर आहे. आणि जी एखादी महिला असते ती तिने ज तिच्या इच्छेच मनापासून मना चं जर करायला गेली म्हणतात की संस्कारच नाही, ही तर तिच्या मनाचं करते मग ही काय कोणाचं ऐकत असेल.
ऐकते म्हणजे थोडा पण फ्रीडम नको असतो तो असं असतं ते म्हणजे ते मान्यच नसतं लोकांना की अस गोष्टच मान्य नाही.
हो आणि ते घरच्या म्हणजे तुम्हाला माहिती का? नवऱ्यापासून सुरुवात नाही होत आईवडलांपासून सुरुवात होते आई वडील मुलांना अं म्हणजे बाहेर सोडणारं नाहीं किंवा त्यांच्या मनांत त्यांना करूं देणारं नाहीं तरं ते एक घुटणं म्हणतो नां आपणं गुदमडल्यांसारखं तसं होतं ते
लहांनपाणांसुन मंग मुलंगा मुलंगा मंग त्यांच्या मुळं भेदं भाव होतांत तीनं चार गोष्टी चहाडयां करतां मलां सगळं पिंड दिलां जातो तेव्हांपासूनचं हे सर्व होतं ते
हो तेचं पाणी पहिले कसं आंता मुली पणं राहांयच्या आंता भ स्त्री भ्रुण हांत्यां होऊंन जायंची म्हणजे मुलींना जन्मांला येऊं नाहीं द्यायची
हो जन्मांला नाहींऊ द्यायचं म्हणजे म्हणजे खूपचं रागश्वतः नाहीं मुली विषयी
हो आंता आंता सुद्धां आहे पणं ते कसं आपले एवढी मोठी एवढां मोठा जंग आहे नां आपल्याना त्यां गोष्टीं माहिती ती नाहीं पडतं एवढी गोष्टं आहे
आहे आहे खूपचं हे आणि पायला गेलं तरं
हो.
निर्मिती तसं पाहिलं गेलं तरं आपणं समजतं गोष्टं आपलं कसं पुरुष करतो पुरुष प्रधान म्हणजे घरं पुरुष, त्याचंच वर्चस्व असतं सगळ्यां कांहीं गोष्टींचं, हम्मं.
म्हणजे एकां ठिकाणीं नां स्त्री पणं म्हणजे पुढाकांर घेते अं म्हणजे पुरुष एवढां समजदांर नसतं- किंवा बिचारा भोळां भावडां असलां तरं मगं
त्यां तिच्यां तिच्यां आधारांवर सगळं घरं चालतांत कांहीं कांहीं ठिकाणीं आंता बघां आंता दूसरांस ठिकाणीं आपल्या महिलाचे जिथं जां तिथं जां सगळ्यां महिलाचे
हम्मं तेचं नां एअर फोर्सस इंडियन आर्मी असेल किंवा म्हणजे रक्षंण करण्यांसाठी सुद्धां महिला उभ्यां आहे त्यां घरांच्या करतातचं पणं आंता इंडियाचं पणं रक्षणं करतायं
आणि ते मनापासुंन आणि व्यवस्थित करतांत प्रकारचं बं नाहीं कायं असं सगळ्यां गोष्टी हे करतांत
हो आणि ते कसं एखांद्या वेळेस पुरुषाला कंटाळा येईल पणं महिलांला नाहीें येतं तिच्यांवरं जवाबदारी असते नां
जबाबदारी आपलं कामं हे आपल्यांना करणंच हे आणि ते करतेच करते स्त्री अशी ती माघारं घेतं नाहीं कोणत्यां गोष्टींमध्ये
हो आणि ती कसं लहांन म्हणजे अं सकाळीं मुलांना उठवण्यांपासून त्यांचा डब्बा मंग घरांत आपले लोकांना स्वयंपाक जेवणं सगळं देण्यांपासून ती सांभाळते म्हणजे आणि ती घरं दारं सांभाळूं शकते तरं त ती देश पणं सांभाळूं शकते
स सांभाळते चं सांभाळते चं देश पणं सांभाळते चं
हो तेचं नां महिलांना नां म्हणजे कायं कायं ठीक आहेतं कि बवां मुलीं ते वाईट होतं किंवा महिलांसोबत वाईट होतं तरं म्हणजे ह्यांचं गोष्टी आपल्या म्हणजे भारतात कांहींतरी असे कडक रुल्स येतांय पाहिजेल जसे आता जपानमध्ये आहेत, कोरियामध्ये आहेत. आणखी नाही तर आपलं युएसए मध्ये तिथे जर कोणतीही स्त्रीला जरासं काही प्रॉब्लेम झाला ना, तिथे डायरेक्ट मर्डर करून टाकतात ते लोक म्हणजे त्यांना फाशीेची शिक्षा असतेच.
तेच ना आता बघा आपल्या देशामध्ये एवढे रेप होतात एवढ्या सगळ्या काही गोष्टी होतात. तरी ते काही त्यांच निर्णय लागत नाही, कुठे काही काहीच निर्णय लागत नाही. म्हणजे अजून पण महिलानं खूप खूप अन्याय आहे आपल्या इथं असं
सांगू का आपल्या घरापासून हो आपल्या घरापासून सुरुवात आहे हो हो हो आपल्या घरापासून सुरुवात आहे आपल्या घरापासून आपले आई वडील आपल्याला सांगितले इथे जाऊ नको तिथे जाऊ नको हे करू नको ते करू नको हे सांगण्यापेक्षा हे तुम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी कराटे चा क्लास असेल किंवा अस म्हणजे मुलींच संरक्षण होईल असा क्लास जर लावला तर बरं होईल.
हो हो.
पण ते करत नाही मग ते बोलतात की इथे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको मग तिला पण वाटतं ना की यार आपण जन्माला आलोया
ते पण नाजूक साजूकच राहते, तीलाही वाटतं नको जायला. ती घाबरते प्रत्येक गोष्टींना मग तिच्यात पण हिंमत नसते. सामना करायचा म्हणूनच तर पुढे चालून मग ती खूप काहीं बळी पडते ती, अन्याय अन्याय सहन करत राहते ती शेवटपर्यंत.
आणि ती सहनच करते तिच्यात सांगण्याची पण शक्ती नसते ना घरी.
तेच ना मग आणि असे प्रॉब्लेम क्रिएट होतात मग लग्नानंतर मग मग काय आता ती एक स्टोरी
घाबरूनच राहतात मग त्या, मग त्या अस निर्भीडपणे बोलू शकत नाही असं ते तंस म्हणजे ते त्यांना असं वाटत नाही ते जसं म्हणतील तसंच त्यांच्या याला सामोरं जायचं शेवटी वैताग ते कंटाळते अन आत्महत्या करते, बाकी काय दुसर
हम्म आणि पर आणि घरी पण सांगणार तर कस सांगणार? आई वडील पण ऐकत नाही पहिली गोष्ट म्हणजे, आता आई वडील लांना मुलांपेक्षा अ समाजाची जास्त चिंता लागलीये.
चिंता असते समाज काय म्हणेल? हे काय म्हणेल? ते काय म्हणेल? ते म्हटलं तू तुझं लग्न झालंय तुझा नवरा आहे तू इथंच रहा अन तुला राहावंच लागेल, खूप असे बंधन आहे काय काय आई बापाचे. मग त्या मुली काय शेवटी त्रास सहन करता करता जिला सहन करायची शक्ती आहे ती कर ते जिला नसेल ती, शेवटी जीवच देऊन टाकते.
हो तेच, आणि जी मुलगी त्रास सहन करते, आणि तिच्यामध्ये शक्ती आहे, की मी आत्महत्या वगैरे करणार नाही. ती मुलगी शिकलेली असते. आणि ती तिच्या पायावर उभी असते, म्हणून तिच्यामध्ये तेवढी हिंमत आहे, की मी कमवुन खाऊ शकते. मी कमाई करेल, माझ माझ पैसा कमवेल, मी जगेल. पण या व्यक्तीसोबत मी राहणार नाही. ती तिच्या तिच्या आई वडील नाही ऐकले तर ती शेवटचा हा निर्णय घेते. पण जी मुलीगी शिकलेलीच नाही बिचारी आणि तिला पहिलेपासून घरातच कोमजून ठेवलेलं आहे मग ती कसं बाहेर निघणार? तिला जग माहितीच नाही ना बाहेर कसं आहे?
त्या काय इलाजच नसतो त्या गोष्टींना मग तती तेंच पाऊल उचलते. त्याच्यासाठी‌ ही ना एम आय करण्यासाठी थोड सरकारने काहीतरी केलच पाहिजे ह्या गोष्टी
सरकार दोन नंबरवर आहे पण फर्स्ट नंबर वर परिवार हे
बरोबर आहे खरी गोष्ट आहे परिवार तर एक पहिल परिवारानेच लक्ष दिल पाहिजे मुली म्हणजे जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हापासुनच लक्ष दिल पाहिजे. तेव्हा ते पुढे जाऊन सगळ होत ते
हो ना तुम्ही त्या मुलीला लहानपणापासुन सांगण्यापेक्षा तिला काहीतरी असे जुळो कराट्याचे क्लास लावा म्हणजे तीच स्टेबल होईल
आणि तिला अस धाडस राहील हिंमत राहील त्याच्यामध्ये त्या आणि मुलगा-मुलगी याच्यामध्ये भेद टाळा म्हणजे मुलांसारख किती राहीले का त्यात
तुम्ही हरियाणा साईडला त्या मुली किती म्हणजे एकदम अशा हा बॉडी बिल्डर सारख्या असतात ते किती डेंजर असतात त्या
त्यांच्या त्या घरापासूनच असत ना वातावरण
हो हो आणि त्यांना लहानपणापासुन ते कुस्ती वगैरे शिकवल जात ते ते खेळतात आणखी नाही बाहेर पण जातात आता जेवढे पण आपल्या देशमध्ये खेळाडू आहेत ते जास्त करून हरियाणा चे च आहे
हो हो हो हो तेच आहे अन त्या मुली पण स्ट्रॉग आहे एकदम मनाने पण शरीराने पण सगळ्या गोष्टीनी स्ट्रॉंग आहे आणि आजकाल
त्या पण त्यांना कोणी टॉर्चर केल जाते ते सहनच नाही करणार त्या डायरेक्ट तिथे उलटा जवाब देतील ना त्यांना
हो हो हो मग तेच तर महत्त्वाच आहे आणि आता तर सध्या मुलींना ते शिकवल पाहिजे काहीच खर नाही
हो ना आणि बाहेर निघण म्हणजे थोडस आता कठीण आहे पण जर ती सक्षम राहिली तर मग उलट चांगल आहे की पु तिच पुढचे आयुष्य पण चांगल जाईल आपण नाही सांगु शकत ना कोणासोबत काय होईल
काय नाही काही अन् आता तर काहीच सांगु कोणावर विश्वास ठेवायची जग दुनिया तर नाहीच आहे आता
हो ना आणि आईवडिलांनी तेवढ म्हणजे मुलांसाठी एफर्ट केला पाहिजेल बस
सपोर्ट केला पाहिजे बस दुसर काय नाही तेच आहे तेव्हा समाज माने समाजाच मनावर घेण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या मुलांच विचार केला पाहिजे समाजाचा विचार करण्यापेक्षा
त्याच्यासाठी पहिल प्राधान्य समाजाच असत कारण समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील मग म तुझी मुलगी तर हा मग तुझी मुलगी तर कुस्ती खेळते तुझी मुलगी तर मग इथे
म्हणजे ते लोकांना आहे ना ते अस चुकीतच वाटत हसता कमेंट करता नाही का
पण जेव्हा तिच्या म्हणजे ती फाशी लावते किंवा ती प्रॉब्लेम मध्ये असते तेव्हा तिच्यासोबत कोणीच येत नाही तीच तिच्या आईवडिलांना ती सांगते कि आ मला हा प्रॉब्लेम आहे तरी पण ती आई वडील तीच्या जवळ येत नाही मग सहन करून घे मग तुझ्या बापांना हार्ट अटॅक येऊन जाईल मग हे होऊन जाईल मग ते होऊन जाईल
हा मग आपली इज्जत आहे मागे आपले भाऊ न बहिणी मग हे अस तस असा विषय असतो
हम्म मग ते एक प्रकारे चुकीचच आहे ना
हम् मग चुकीचच हे ना हे
तेच पण
हं.
याच्यावर, खरंच म्हणजे काहीतरी एक असा कायदा पण काढायला पाहिजे. आणि घरापासून सुरुवात केली पाहिजे. तेव्हा हे महिला सक्षमीकरण होईल व्यवस्थित.
हो. आणि म्ह म्हणजे फायनान्शियल स्टेबल असणं पण तेवढं महत्वाचं आहे. जर ती फायनान्शियल स्टेबल असली, तिज्याकड पैसा असला त आज कोणी पण तिची मदतीला उभं राहील. पण तिच्याजवळ पैसाच नाहीये, म ती हं.
नाही तेला कोणी द दारात पण उभं नाही करणार आजकाल परिस्थिती असेल लोकांना. नाही करत. फक्त लोक पैसा पाणी बघून हे करतात.
हो तेच, आणि आता काय काही ठिकाणी असा आहे की, पैसा कमावते म्हणजे बोल्ड विचाराची ये. मॉडर्न विचार चाराचिये पण जस जग चालतय तसच व्यक्ती चालेल ना. तुम्ही जर जगा वेगळे चालले तर, मग तुम्हाला तुम्हाला बाहेर काढलं जाईल जर तुम्ही जगा वेगळे चाल ला आता पूर्वीचे जसे विचार आहे, तसे आता प्रत्येक व्यक्तीचे विचार नाही राहिले.
नाही नाही आणि आता तसं वागल्याशिवाय पण प तसं वागल्याशिवाय पण पर्याय नाही ना. जर दुनिया जर अशी चालले तर मग महिलांनी पण असं ते तसच करावं लागेल ना त्यांना. त्यांना काही ऑप्शन आहे आता?
आपली संस्कृती आपण जपून आपल्याला आपण म्हणजे जगासोबत चाललं पाहिजे. असं नाही की आपली संस्कृती सोडून द्यायची आणि विचित्र वागायचं. हे पण नाही हे पण चुकायचं आहे.
ते जपून ठेवायचे आपले. फक्त आपण जे आहे स म्हणजे सक्षम बनला पाहिजे. की जेणेकरून आपलं आयुष्य काही होणार नाही असं.
हो. आपले ना दहा मिनटं झालेत मॅडम. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हो हो हो.
ठीके चालेल. बाय. हा हा. तेच आहे हा मावशी म्हणते.